बोल की.
येतोय ना आवाज?
यालाय की. तुला इना?
यायला. हे असं दिसते व्हय?
काय होय. त्याला स्पीकरच पण ऑप्शन नाही डायरेक्ट कॉल एंड करायचं एवढंच हाय.
रेकॉर्ड होत नाही न्हव?
रिकॉर्ड हे होते की, त्यांच्याकड जातय ते. बोलणं.
अजून मग.
काय दिसना? दोन दिवसांना टास्क असांइन देत्यात. दोन दिवसांनी येत्यात.
जामच झाली वाटते किथ.
आ?
जामच झाले वाढतं सर्दी?
होय काल रात्री गोळी ति खाऊन झोपलेलो. नश्या सारखं झालेलं माहितय काय मला सकाळी उठाय ना मी साडे नऊ, पावणेदहाला उठलोय आणि जाम झाले सगळं. सिट्राझीन खाल्लेलो यांच्या. मग कानात कान होय. कान तरी जाम झालं त सगळं आंग - लई डोकं त्यांनी जाम झालंत. ते सर्दी कसं गळत नाही जाम होत्या ना.
हम्म.
ते झालं सकाळपासून अस घसा जाम होता. आ नेक दुसरी गोळी दुपारी खाल्लू ती म्हणजे थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे ते घसा म्हणजे गिळा्याला इ दुखते. त्यां ते मग ते खाल्ल त्यांना जरा घसा दुखायचं कमी आलंय म्हणजे ते थ्रोट इन्फेक्शन झालेलं. रात्री आता दोन्ही गोळी परत खात. त की थ्रोट थ्रोट म्हणजे गळा.
ते ऍक्सेस दे ग नाही. ॲक्सिस दे द्यास नाही तसा ऍक्सेस दे म्हटल तसा त्यांना-
कोणाला देऊ.
कंपनी वाल्यांना
कसलं.
फ्रूटचा ऍक्सेस दे घसा घसावन असं सांग
ह् येड्या इन्फॉर्मेशन मण ऍक्सिस काय? हम्.
लईच बरं वाटतं ना काय?
ते सर्दीने जाम झाले सगळं. आज रात्री परत खातो की गोळी घर काय नवच ती जी रात्री गोळी खाल्लं की दुसऱ्या दिवशीपर्यंत ते अर्धा दिवस तिने ते पूर्ण तोपर्यंत ती गुळी गोळीचा नशा सअसतोय जस डोकं सुंद बिंद होते.
अग ब एकदमच स्पीकरवरर पडते वाढते हे थाब. असं बंद केलं हा.
तू काय करू नको कट झालं की मग कॉल येऊते अससू दे.
पॉवर बटन दाबले की एकदम स्पीकर चा आवाज तुझा एक सेकड.
काय माहिती नाही.
काय करायले.
काय नाही आता सिरलीय लावून बसलेलू कालपसून काय बघाय नाही.
मग ते सिरियल लावशील की नाही फोन
नाही दोन्ही बाजून बोलण लागते कंपल्सरी मग ते काउंट करतात रे म्हणजे पण साईड ला लावून. दहा तर दहा नाही तर बारा मिनिट. ते बोल ना म्हणजे फोन लोन साईडला ठेवले त्यांनी ते ऑडिओ काउंट होत नाही. त्यांना डेटा तर भेटाय नको होय. तुला काय झालंय माझं व्हायरल झालं असेल.
व्हायरल काल बसल्यावर काही आंघोळ केल्यावर लगेच सर सुर सर सुर सुरू झालं म
हम्म माझ तर जाम झालंय आता उद्या येईल कमी आज गोळी खाल्ली सोड. आता जरा फ्रेश झाल तोंड धुतलो केस सगळपासून विचरल नव्हतो. लई विचित्र झालतात सुजले तोंड असं आणि नुसतं झोप झोप झोप असं वा्हाल ते गोळी मुळेत
गरम गार पाण्याना आंघोळ केलो मग.
नाही भाई आता सोड हातपाय धुतलो घार पाण्या ना. हा आता हात पाय. अरे तुझं वेगळं मला आदल्या दोन दिवस आधीपसून माझा जरा घसा कस तरी व्हायलात. ते म्हणल बादल्या दिवशी आलो नव्हतो मग काल आणि ते माती धूळ विटा सगळं फोडलं ते नाकात गेलं असेल. तो म्हणालता प्रशांत की तुला इन्फेक्शन ते ॲलर्जी असेल हेची. धुळीची ते माती काना आणि मग घसाात न दुखत असणार ते इन्फेक्शन झालं असणार.
तुला म्हटलं धुळेचं इन्फेक्शन झालयं तिला.
असल माहित नाही. मला सर्दी होणार होती. सर्दी ना ते तसं टाळू हे होते किरे. म्हणजे सुकलेलं असतयं. दुखतयं गिळतान तेन. तसं झालतं ते म्हणजे अजून पण घसा दुखत होता. दुपारी ती गोळी खाल्लं कनी त्यान कमी आलयं घसा दुखायचं लगेच. त्या रात्री पण खातो की दोन्ही गोळ्या सर्दीवरची आणि ती घश्यावरची दोन्ही खातो. बाकी काही नाही आता किं खोकला किंवा काय कफ आहे जरा कफ यालयं मला तोंडात जरा जरा कफ हाय पण ते आता नाकात नवरे छातीत खरं ते आता गोळी खाल्लेय. सर्दीत सर्दीची गोळी खाली त्यामुळे सगळे जामजाम झाले. कानतेन आ करून - - ओपन करायला.
स्वेटर घालून बस जरा.
घातलोयच.
घातल्यास व्हंय.
तुज हाय होय.
जेवलीस?
जेवतोय कुठलं दुपारी जेवाय नकतो आता जरा चहा तेनी - -
जेवलोय म्हणायचं आणि त्यात आणि बंदपाव खाल्यास होय.
त्यात आणि म्हणजे
मग घसाला त्रास होत नाही त्याचा?
दुखाचं बंद नाही दुखायचं बंद झालंय म्हटलं तर एवढं जसजरा हाय एकदम बारिक नाही दुखत हाय घसा.
आवाज लईचं बारीक झालाय तुझा.
ते जाम झालयं आवाज म्हणुन तसं वाटलंय.
सकाळीतरी वेगळंच कोणत बोलाला असं वाटालतं. आवाज बदललाय.
ते जाम झाल त्यामुळ आवाज तसा याला नाकात तेन. सकाळीपेक्षा बेटर हाय सोड.
आता बर वाटालय कि नाही?
हम्म. पहिल्या पेक्षा बेटर हाय. काय दवाखान्याला तर जायचं म्हणजे ताप नाइहाय आहे किंवा बाकी काय नाईहाय सर्दीमुंळ झालयं. ते पण त्यांनी सर्दीची गोळी देणार अंटीबायोटिक देणार. मग अंटी कोल्ड आणि सर - - नाही ते गरम पाणी न गुळण्यातेन सकाळी केलतो त्यामुळे जरा घसा बरा हाय आता रात्री आणि करतो की.
कवातरी ऐकलीस बघं.
हम्म. पाणी पिलो मटक्यातलं पण पिना पाणी साधं फिल्टरच प्याय लागलोयं. खरं काल शेवट झोप लागल्या सोड. काय उठायला होईना झालत. काय ना?
नशा काय.
हम्म गोळीमुळ गोळीत झोप असत्या सर्दीच्या.
आ.
सर्दीच्या गोळीत झोपच असते कंटेन ना.
मी ते इकड मित्राकडला आलतो भेटायला.
चांगलेला मित्राला भेटायला चांगली इस. इलामपूर ला गेलेस तू.
म.
का आता का.
तेो भरती झालाय जो म्हटला य म्हटला. म्हणजे मी पण म्हटलो आताव्हा जाणार आहेस काय जाणार आहेस म्हटलं असं असं पाच तारखेपर्यंत सुट. तेच खरं मी जाणार आहे म्ह. आठला एक तारखेला सिक्कीमला जाणार आहे तिथं पोस्टिंग झाली आहे.
ह्या एक तारखेला जाणार आहे.
आता एक तारखेेत त्याला तेव म्हटलं. मी एकटाच आहे तथे इस्लामपूरमध्येध्ये एकटा मित्र आहे मग आता इथ. मामस इथं बस स्टॉप आहे हायवेला काय मामास घर. मा न सकाळी बसत नचत इस्लामपूर रन. मी सकाळीतून बसणार. हा उद्या उद्या सकाळी आणि. तर पुढं मग तिथं बस सटँडला मित्र येते त्या गाडीवरून मग त्याकडे जाणार. जायच दिवसभर भेटायचं जेवायचं. नाही यायच. काय दारू दिला तर दारू प्यायचं.
हो ए असलं बोलायला अलाउड नाही आहे तुला सांगितलंय चांगलं बोलायचंय.
अग अ का शिवादलाात. अल् अल्कोहल म्हटलं चालते ना.
बहते ऑडिओ रिजेक्ट होयला का बस.
वात क नुसता मट का हे. मट कदला पाणी पिलो गार पाणी पिलो गरम पाणी पिलोव.
काय झालं मग. मटक्यातला पलच नाही.
हा साधर पिलीस.
आं. नने घरस. करू नको कॉल कट त्याचा कॉल कट केलं मी. तर मित्राचा फोन आला त्याला पण. त्याचा त्याला कॉल करायचाय म्हणून.
दहा मिनिटाच्या आत खडकलं तर.
ऑडिओ तेवढं सेकं सेकंड. त तुम्हाला क. ीशे मिनिट बोलून व्हायला पाहिजे.
हो ते ग्रुपला कोणत टाकले ना एकशे ऐंशी मिनिटं झाले.
हा म्हणजे ति अठ्ठावीस जरी कॉल झाला क ती जास्त. दहा मिनिट नाही बारा मिनिट वगैरे जास्त जास्त बोलल्या घानी. त्यामुळे एकशे ऐंशी मिनिट तचे कव्हवर झाले तीस व्हायच्या आधी. एकशे ऐंशी मिनिट लिमिट झालं म्हणजेच म्हणजे आप टास्क कमप्लीट झाला. बघलंच ना कसं आहे ते सगळे आपलं आपलं काळ टाकत असतात काय ना काय. का मॅ येई ना. हम्म आता बघ द रोज मॅम काय आलं इथ नाही नाही नाही. रिजन ऑल ओव्हर आता महाराष्ट्राचे कुठल्या कुठल्या एरियात. सगळे ह्या पहिलाच आमचा ग्रुप होत त्यात. क्लास मध अस. ती माझ्याकडे सेफ. म्हणल तर पंधरा वीस जणच्या वर आहेत.
घे टोटल.
काय ह नाही असेव. सेव पंधरा वीस जण पैकी आहेत. पंधरा वीस अजून लई क्लासमधले आहेत मिच नाहीं अजून. नंबर सेव केला नाहीं कोणाचा.
हा.
क्लासमधले लई जन आहेत आमच्यात.
तुला काय आवडते मग?
काय आवडतेंय म्हणजे.
आवडतय काय खायला-प्यायला?
झोपायला आवडते आणि काय नाही.
हम बरोबर.
माहिती आहे मी तुला. अह.
तू कुठलं वाचतीस ते वरढकलायची पानं.
कसलीवर ढकलायची पानं?
मोबाईलवरची.
हम्म अल एवढं आवडतं मघ स्कू वगैराला
आ.
रील्स क्रोल करायला एवढं आवडतंय. आणि झोपायचं, खायचं, झोपायचं.
हॉबी-हॉबी हॉबीज काय आहेत तुझ्या?
हॉबीज, हे खायचं झोपायचं, रील्स स्क्रोल करायचं.
तीन.
हेच आहेत.
तीनच?
अजून हायेत खरं काय लिस्ट काढायचं व्हय.
लई मोठी हाय काय? कुत्र आलय.
डॉग्गी.
डॉग आले डॉग.
डॉगेश भाय.
अकरा मिनिटं झाली की.
बारा मिनिटांन काय साडेबारा ला हाय म्हटलो ॲट
बघितली नाहीस तू? आवाज लई कट होतोय यावर
हुं. ते जरा तेवढे इश्यू हायेत. डबा आता नशीब डबल आवाज आला नाही. नाही तर डबल डबल आवाज येतो. हे आता कॉल मी केलतो. हे मला पॉइंट ॲड होतोय.
मग तुला आता, म मला म?
नाही. तु मला जेव्हा कॉल करशील तेव्हा तुझ्या हेला.
आ बा बा बा!
ते जुली झडती हाय. समोरचा करतोय का नाहीे ते त्याला तेच म्हणल, समोरच्याला ॲड होतोय पॉईंट रे. जो करल ते आपण असं बोलच बसायचं. आसं होतय का आता मी कुणाला तर